हॅलो.
हा.
लागला कि ग.
अ काय चाललंय.
काय नाही निवांत आत्ता जरा रेस्ट घ्यायची म्ह
ह आवरलं घरातलं सगळं. ए एवढं काय काम करतस ग बाई दिवसभर.
कणाय सगळं सामान लावायच चालू आहे त्यामुळे वेळ मिळेना अग कनस्ट्रक्शन काढलेलं घरी
होय कि खरा कुठं काय झालं मग.
पण आम्ही वरती शिफ्ट होतो ना.
म तेच म्हणालोय खरं किती दिवस झाले विचारलोय मी बापरे.
अजून जास्त आहे म
बांधकाम कडला अस काय हा बाहेर आले मुलं फिरवायला.
हा हा हा हा तेच म्हटलं तू कुठं आहेस बाहेर आल्यास.
ते नव्हे अवघड आहे बाबा गवंडी काय झोपा काढत
झाले आता शेवट राहिलेय अजून एक दोन दरवाजे वगैरे किचन ट्रॉले अजून ते पाण्याचा जरा सामान शिफ्टिंग करायचंय. ते तेवढं राहिलंय बघ.
हम्म हम् हम्म हम् हम् हम्म मग कसं बांधलंय खाली असं किचन बेडरूम हॉल असं बांधलंय काय अस नुसता हॉल फक्त वरती किचन कसं केलंय?
हा आणि खाली हॉल आणि किचन केलंय त्याच्यावर दोन रूम केलेत आणि त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर एक हॉल काढलाय हा
अ हा हा हा दिरासाठी पण येत असंल म दिर हाय ना आसात हा हा म्हणजे तुमचं तुमचं वेगळं आहे.
हा आमचं आमचं वेगळा
म बरा आहे हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा होय खाल्लंय थोडंफार मग आता जरा श्रीला घेऊन आलोय खेळायला
जवळ आहे काय?
जवळ कुठं मीच बाहेर आलोय.
हो नी तेच म्हटलं गार्डन मला वाटलं जवळ
नाई नाय जवळ नाई लांबच हाय खर आता ही शाळा सुरु झााली की मग ती नाही हे करत. जायला देत नाय कुठं मिळत पण नाई आणि य बाबा ति त्यामुळ असतात नसतात घरी म आम्हाला जायला मिळत नाही.
होय.
अस होतेय म्हणून म नर्सरी नाही अं आता मोठ्या गटात जाणार ब ती
म एल केे जी यु के जी ला
हा यू के जी ला जाणार ती. हम्म खरं भरपूर मुलांना आता अभ्यास केवढा आसतोय.
हे काय आता विचारायचं काम नाही मुलं करतात पण आता तेवढी हुशार पण आहेत मुलं
झेड पर्यंत यायचे आता छोटया गटातच मुलांना सगळ येतय.
होय.
त त्यांच्या त्या पोएम तरी कस
मग आता माझा म यु के जी ला हाय ना फाव पर्यंत टेबल्स आहेत त्यांना हो. आणि म्हणतोय पण तो
नाही घातलं सेमी मी इंग्लिशला घातलय इंग्लिश मिडियमला नाय
होय काय हम्म हम्म हम्म.
स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायला मुलांना बरं पडतंय आपली मराठी लँग्वेज पण येत नाही इंग्लिश पण येत नाही असं होते माझ्या नंद्याच्या पोरगीच तसं झालं ना अभ्यास इंग्लिश मिडियमला घातलेलं परत ना मराठी मीडियमला घेतो म्हंटले मग तिला ते काय समज ना परत इंग्लिश मीडियमला घातले ते क त जा इंग्लिशवर जास्त फोकस आहे तिला मराठी अंक म्हणजे विषय असतोय मराठी पण मुलांना ते जास्त हे कळतय. हो इंग्लिश कस इंग्लिशची लँग्वेज आहे का नाही ह मराठी व्यवस्थित कळत नाही हा बोलकी मला आवाज या लागलाय की होय का. होय काय ते इथ गार्डन मध्ये आल्यामुळे परत तस व्हायला लागलं ग आवाज यायला लागलाय
हम्म तेच की आणि विस्टरानी.
मिस्टर आल्या आहेत त्यांनी गेलेत तिकडं निवांत खाऊन पिऊन हे करायला.
होय नाही तेच म्हणत सुट्टी असेल ना म्हणून म्हटलं.
त्यांना तर सुट्टी घेत घेतलं त्यांनी आज
हम्म हम्म आमच्यात पण आज सुट्टी होय काय?
पोरगीची शाळा सुरु होतेय उद्या ऍडमिशन करायचंय म्हंटलं मी उद्यापासून ऍडमिशन सुरू आहे.
होय.
हम्मं मग भारी झालं कि मग भारी झालं तुझ काम भारी झालं
होय उद्यापासून मग एवढं काय वाटत नाही.
तीकडे जातात व्यवस्थित पोटभर खातात पण ती मग लागय लाग
काम आवरत नाही तोपर्यंत येतात. लगेच त्याची सकाळी मॉर्निंगला स्कूल असते ग. सात ते साडेसात ते साडेबारा तस होतय काम आवरूपर्यंत लगेच एक वाजेपर्यंत येतोय आवरतय खरं ती येऊपर्यंत काय वाटतात नाही. आणि काय?
पायात मध्ये मध्ये येतात ग सारखे
होय.
एका ठिकाणी स्थिर बसत नाहीत मग आपल्याला का नाही पटाफटावरत रोजच्या याच्याारखे काम आवरत नाही मुलं शाळेला जाऊतं किती फास्ट आवरतेय बघ. मला पहिला तर हिची शाळा सुरु झाल्यावर कणी ही शाळेला जायच म्हणजे काय आणि शाळेत नाही लकरत मी कामच करत असायचो अग्नीच्या शाळा सुटली पण हीची ही आली पण? अजून मी कामच करायलो असं.
होय हम्म काल हेमाला कॉल कयला लागला नाही काय मग. तुला
तिला कॉल केलेला कर तिच्या पोरी होत्या
होय.
हम्मं त्या पोरी कुर कूर कुर करायला लागलेल्या
बोलूच देत नाहीत अगं तिलांची जांग सोडून खेळत पण नाहीता कुठ
तुझ्या मुलीये
हो एकट्या आता दुसरी्ला गेलीया आणि एक
मग त्या अशी कशी सवय लावल्या पोरींना
काय माहत अ गं जरा सुद्धा घर सोडून जायत नाहीत अंग सोडून खेळत नाहीत अशी सारख
कर मा आई तेच बरायच तेवढं अंग सोडून खेळत नाही जवळ असत तरी पण तिची तब्येत किती सुटल्या बग आणि अंग सोडून खेळत असतील तर मग काय आणि जरा आईस पईस आणि जरा पी ए झाली असती माहित काय
हम् काय करायचं, त्यांच ते उपजतच आहे वाटतं बाई.
काय उपजत अगं न्हती तेच आग खाणं पिणं पथ्य पाणी व्यवस्थित पाळत नाही ग.
हम्म्म.
काय वाटेल ते खाल्ल्यावर काय व्हायचं तब्येतीचं.
तर का ते पण हा खरं.
कोरींच्यात ना तसच वेळ काढून हे करायच आपण म्हणतो वेणे वेळणे कर उद्या आजारी पडल्यावर आपण आपल्या तब्येतीसाठी वेळ काढतोयस ना औषध गोळ्या घ्यायला. मग त्याच्यापेक्षा आत्ताच खाणं पिन. मी तिला सांगतोय ख तिला वेळच नसतो ऐक कायला मी काय सांगत असेल ते. कोणतरी रडत तर असते. हम्म असला कसला व्याप असला कसला व्याप लावून घेत. त काय नचल तर.
मधी मी म्हणालतो तिला, आणि सांगा लागलेलो. थोडे दिवस एक टाइम जेवली, एक टाइम पत्ते पाळायचं म्हणजे दिवसातून एकदा जेवायचं रात्री.
कारण मग हाडं वगैरे आपली कमकवत होेतात ग. जेदे तीन्ही टाइम व्यवस्थित. खरं कसं काय खातंय हे महत्त्वाचं, किती खाताय हे महत्त्वाचंच नाही.
होय पौष्टिक वेळचेळी तेवढंच खायला पाहिजे.
किती प्रोटीन जात. ते किती तुझ्या शरीरामध्ये म्हणजे तू तेलाचं प्रमाण किती आहे.
होय तेच कि बोलू नको.
ते सगळं ते तिनं बघायला पाहिजे ना आपण तिथे तेलाचं किती खातोय प्रोटीनचं किती खातो आहे आपल्या शरीराला गरज काय आहे? प्रत्येकाच्या ताकात एकाच एकाच भाज. भाजी बनवतोय पण प्रत्येकच एकच भाजी सगळेजण खातात. खरं प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं असतय ना. एकेकाला म्हणजे प्र्येकाच्या शरीराला गरज वेगवेगळ्या याची असत्या, आणि आपलं आपण काय करतो एकच भाजी सगळ्यांच्या ताटात असत्या. मग तस करून कस चालेल आता हे तुझी तब्येत जास्त आहे मि तबेत बारीक आहे तर त्यांना काय द्यायला. खायला पाहिजे हे बघयला पाहिजे ना तिझ तिन. वेळ मिळत नाही बरोबर आहे खरं. त्यातनं वेळ काढणं लय गरजेचं हाय. मग एक दिवस शरीर काम करायचं बंद केलं, की मग कळतंय. आपलं हातपाय चालनात ते. मी तर मधी मी मधी तिला लय सांगित लेलं समजावून काय. नाही आता करालोय मी कायतरी डायट कराय लागलोय बघूया, काय फरक पडतोय. असं म्हटलेली मला मी म्हंटलं, तुझं काय फरक पडणार नाही. मी तुला चॅलेंज देतो.
मध्ये एक महिना दोन महिने केली असंल.
तसं नसतंय ते, कंटिन्यू करायला पाहिजे.
पाच सहा महिने तरी करायला पाहिजेच.
मी सहा महिने सहा महिने पण नाय, चारच महिन्यात वीस किलो माझं कमी झालं. काय असं काय बाहेरच काय घेतलं, काय खाल्लं असं पण नाय. स्वतः स्वतः खाण्यापिण्यावर व्यवस्थित नियोजन करून पोट भरून खाऊन आणि कमी झालं माझं. होती खरं माझी, डिलिवारीनंतर होती. अं बर बर ठेव, करतो तिला हेमाला वेळ मिळाल्यावर हा. हं.